हॅलो
हॅलो
हा याला आवाज तुझा
हा आवाज ऐकूयलाय ऐकी
हा
मी ह्याआधी तुला कॉल लावले ना आत्ता जस्ट
हा
त्यात मी तुला स्क्रीनशॉट पाठवलेय बघ ते.
हा.
ते कंटिन्यू केल्यावर आपोआप कनी अ छप्पन्न सेकंद. तुमचा कॉल ऑडिओ प्राप्त झालाय असं आलय.
ह्या
हा मग परत तुला लावल मग आता तू उचललीस.
काय माहित? काय व्हालय?
हे आपण बोललोच नाही त्या कॉलवरती छप्पन्न सेकंद कस काय रेकॉर्ड झालय?
बघ की.
गडबड हे. इसमे कुछ तो.
माझी तर पाच मधली तीन तर उडतच गेलीत दोन राहिल्यात आता.
माझी कॉल किती काय झालं काय माहिती माझी झाले असतील. एक. आता एक ते तसं झालं. हे दुसरं आहे. अजून तीन आहेत.
नाही मी बोललोय नीट. मी नीर व्यवस्थित कॉल केलेली हाय.
जवाब एक. पंचवीस तर
हा. खरं ते क्वेश्चन्स येणं झाल्यात की?
होय क्वेशचन. आता हे ब झाल्यावर येते का बघूया की?
हे झाल्यावर बघूया. खरं मी मामाच्या फोनवर केलतो त्यात पण आलं नाही क्वेश्चन.
त्यात बोललेलीस तर काय?
होय बोललेलो मी. माझ्या बहिणीला दिलतो फोन बोलायला.
काय माहित मग.
फक्त सेकंद हे झालंय. आणि ऑडिओ प्रॉप्त झालाय. ते ग्रुपला पाठवल्यात. ते ग्रुपला पाठवल्यात. बघ थोड्यांनी असं झालय म्हण
होय.
सेम तस झालय.
ते काहीतरी ग्लिच असल मग. पुन्हा उद्या होईल ठीक. खर या आठवड्यात कंप्लीट करायचं म्हणून सांगितलेलित कि तेनी.
होय खर खर कसं कंप्लीट करायल तसं जास्त च यालंय ना हे.
होय तेच की.
आणि तेज पेंडिंग पण दाखवायलंय. माझं काय दाखवायच नाही पेंडिंग.
मी डिलीट केलतो आणि परत घेतलेलो.
हम्.
काय माहित?
तरी तुझं भरपूर आहेत की पैशे पेंडिंग.
होय.
एन्जॉय कर कपडे बीपडे घे सृष्ट्ये.
एक हजार मध्ये कपडे
एक जोड तर येईल की बाई.
नाही येत.
एक हजार रुपयाला ड्रेस येत नाही तुला.
कसं मी ड्रेस घेणार जीन्स आणि टॉप. जीन्स येत नाही.
जीन्स ब सहाशे -सात सहाशेच्या पुढ हाय.
हा मी परवा आणले कारगो ची ती हम्म साडेनऊशे ची आहे.
हा मग एक जीन्स तरी येत्या नव्ह. सा साधी जीन्स म्हंटलीस तरी सहाशेच्या पुढे आहे.
होय. कशाला कपडे बिपडे घेणार नाही मी आता.
मग काय घेणार?
कायच घेऊ असं इच्छा आहे, तुझी सांग तू?
काहीतरी घे की मग, नाहीतर सगळं घेणारच आहे.
मी वाफेल खालणार आहे तेवढं एक.
हा.
एक दोन वाफेल
आणि येतील की पुढं
आणि बाकीच चष्माचं होय काय माहित. तर तिने एक आठवड्यात पूर्ण करायचं म्हणलं, पूर्णच झालं नाही तर आपलं?
तसं नसते. देत्यात मुदत वाढवून आमचं तर किती वेळा ते हे अगोदरच टास्क लय दिवसान कंप्लीट केलंत आम्ही.
तेझ तर सासष्ट वर जाऊन थांबलंय त्या रामानुचा आणि मग पुढच येईनात. मग कधी होणार आपलं? आपली तर ईम लिमिट पण संप ल्या त्या रामानू ची लिमिट पण संपल्या. आता कुणाला फोन करायचं.
आपले आहे की अजून,
आपली हाय तरी पण आपली पण म्हणजे सगळं पूरणार नाही. जर तेवढ्यापर्यंत चाललं तर,
एकशे ऐंशी मिनिट कंप्लीट करायला तुम्हाला वीस ते बावीस टास्क कंप्लीट करायला लागल. असं म्हटलेत त्या ग्रुप वर
हम्म.
मग आपल झाल्यात की तेवढं एकवीस बावीस. खरं, त्यात आपण एकशे ऐंशी मिनिट बोलाय पाहिजे.
बोललोय की मग आपण मग,
अगं म्हणजे सहा एक सा. सा दोन्ही बाया अठरा म्हणजे आपण तीन तास बोलाय पाहिजे. सगळं मिळून.
हम्म, त्यापेक्षा जास्तच बोललोय.
एवढ्या म
एवढं नाही तू काही बोलली नाहीस तू?
बोललोय सोड. खरं एवढं होईल कस काय खरं.
मी आणि रामानुज चार चार फोन केलोय तीन दिवस मी त्याला.
हम्म ह.
आणि दहा दहा मिनिटं पूर्ण बोललोय आम्ही.
हा.
आणि वेदिका आणि मी पण आठ तर फोन केलो असेल एकमेकांना,
आठ ते मला केलेली करूया म्हटलेले आज थोड आता बाहेर गेल्या ती आज
होय. ती पिक्चर बघायला गेल्या.
ती अजून हे घातले नाही. बँक डिटेल्स वगैरे घातलेच नाही.
होय माझं आलं काल मी डिलीट करून परत घेतल्यावर की नाही लग घालायला आलं तिच्या आधी नव्हतं
हां
ह लगेच दोन रुपये आली तर आणि मग पेंडिंग पण दाखवलं ते
ते आपलं प्रोफाईल टास्क कन्फर्मेशन झालं की म दोन रुपये लगेच येतेत
हम्म, हम्म
आता मग तुला पैसे येतात थोडं सारखं, सारखं
किती दिवसांनी येत्यात काय माहिती
काय माहित काल रात्री आलं आणि त्याचं किती आल
तशाच
तर आमानतच
ते टोटल चार साडेचारशे आलेत वाटतं काय तर ते म्हणजे पहिला दीडशे आलीतत मग तीनशे आलीत
हा
कारण की त्यानं बोललाच नव्हता असं बोलला त्यानं मला की नुसता फोन लावून दहा, दहा मिनिटं सोडलेला त्यो
ख असं मग घरात जिथं आपण दंगा करतोय ब तिथं ठेवायचं
खरं कोणाच आहे ज्यांच्या घरात तरच ना बाहेर तेन जाणार नाहीत
म्हणजे आपण आता घरात समज बोलत वगरे असलो किंग तेच रेकॉर्ड होतय ना
होय
लावायचं मी माझ्या बहिणीला देतो फोन ते आम्ही तिथंच बसलेलो जवळ, जवळ पण बोलायतो
तर आपण अस बोललो तर जास्त पैसेे येत्यात
होय
असं नीट बोललो तर
आ मी निटच बोललो सर काय, काय घरातलं यावं, त्याव बोललो जला ना बसलेलं तिथल्या तिथंच बोल
ते डीकेटीचा मेसेज आलाय बघितलीस काय
हा तेरा तारखेला
काय करायचं आपण
रजिस्ट्रेशन करायला पाहिजे पहिलं जायचं
तू सांग काय करूया
म्हणजे त्यांनी नेमकं काय सांगणार कोर्सची माहितीच सांगणार ना
अ माहिती सांगणार आणि कॅम्पस दाखवतील नाहीथ काय काय ते सांगतील वय होत
ह मग काय करुया जायच काय
असच टाइमपास साठी जायचं असलं तर ठीक आहे पण एवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे तरी पण
व्हय सोड तेरा आज दहा तारीख आहे काय करुया
उद्या बघूया सोड काय होतंय माझे आज पाठ, पाठ दुकायलती लई आता पण दुखायाल्याच
का
काय मी काय झालंय असं मुक्का मार लागल्या गत दुकाल्या
पडल्यास काय कुठं
काय मैत्त पडल्याला पण लक्षात नाही माझ्या
तू ते धाप दिशी पडलीस ना.
परवा दिवशी दोन दिवस फिरले आम्ही लय वाडीला गेलतो. आणि काल रामलिंगला गेलो मग इकड धुळेश्वरला गेलो आणि तिकड ते अजून एक मंदिर आहे बघ काय बोलायच जैनांचं
काय
ते तिनही एका एकाच ठिकाणी आहे.
हम्म
जरा लांब लांब म्हणजे असं चार पाच चार पाच किलोमीटर.
हां
म तिथं पण गेलतो तिथं हात्ती नाही व कराय गेल नाहीस तो तिथं कधी
कुठलं मंदिर खरं.
रामलिंगला गेली नाहीस तू कधी?
नाही मी नाही गेलो.
तस काय इथं हात कलंगडीला गेलो की नाही आपण. त्याच रोडला आहे कि तिकड. त्याच मेन रोड मोठा हायवे आहे तिकड एक. हायवे तिकड एक जागा आहे तिथन मधन जायच.
माहिते थोडं खरं पण मी गेलोच नाही एकदा पण.
हम्म हम्म
बर नऊ सेहचाळीस झाल्यात. दहा मिनट झाल्यावर मी कट करतो मग तू कर मला परत.
हा मी तर फोन रिस्टार्ट पण मारले मारलेलो. तरी पण तसं झालय एकदा.
तेच ऍप मध्येच कायतरी इशू आहे.
फालतु पना व्हायलाय.
ते कशासाठी आहे हा हा मी भरतो लगेच करतो मी लगेच भरतो
हां